हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतेय काय? हॅलो.
आवाज येतोय?
हा हा यालायं बोला.
हा हा आता सुट्टी झाली का काय?
हॅलो.
आत्ता सुट्टी झाली काय म्हंटले.
होय होय. आज तुमचा आवाज येईना झालाय वाटतं.
आवाज येईना?
हा आत्ताही आलाय बोला. हम्म.
अ तेच म्हटलं आता सुट्टी झाली काय?
झाली होय आपलं पण आत्ताच झालं.
मग याला किती पंधरा मिनिटं लागतील काय?
हे येत्यात की न्यायला.
न्यायला येतात का..
सोडायला येत्यात कवा तर मग कामात असलेच की येतोय झालंत
हा हा. आज न्यायला आलेय.
वर
आज सुट्टी असती का?
व्हय.
रविवारची?
होय.
हा हा.
न्यायला आल ते.
मग आता पोरं कधी येणार हाईत?
आलेत नव्हं, आल्यात वाडतं मगाशी प्रतिभा संग, एष्टी नं.
हा हम्म हम्म अलितवय.
च्या झाला?
आत्ता आलीत काय म्हणलं?
च्या झाला झाला काय म्हंटलं.
हा झाला झाला, च्या झाला आता कुकर लावलोय, जेवण करायचं.
हां.
हम्म.
हर्षदाचा फोन आलता मगाशी, हम्म.
हां.
नंतर करतान, तिनं केलती.
हां हां.
गोल्याला हाय बरं?
हां आता आलय बाई कमी, दोन दिवस आता तर काय ताप नाही आता हाय जरा व्यवस्थित.
त्याला तापानं चव लागनार नाही काय.
होय, ते वरण भात आणि मुगाची खिचडी, हेच द्याय सांगितलय.
हम्म भात
आता जार हाय, हां खाया लागलय.
हा हा.
फळं तेन देताव, जेवण जास्त नाही, फळं देताव.
फळांन जरा ताकद ईत्या सोडा.
हम्म, ती फ्रूटी
हां.
फळांची झाया
होय.
त्यामुळं ती फ्रूटी दिवसातनं एक दोन
हम्म. हर्षदा कव्हा येणार आता?
उद्या येणार यत की.
उद्या येणारेत वय, आणि ताई म राहणार यत काय.?
कुणास ठाव, ती पण येती का उद्याला काय करती काय माहिती.
हम्म.
तर ही तर उद्या राशन हा
रोपं लावून झालं सगळं?
हा झाल्या रोपं लावून झाल्यात. तेच आज जेवणाचं चालू आहे त्यांचं ती उद्याला येती येती. हा. ती तर दोघं येनाईत उद्या.
. काय तर काम आहे म्हटल्यावर काय करतील तिथं तर.
होय आता पाऊस असल्यामुळे बांधकामचं पण काही चालत नाही.
काय चालत नाहीये?
आतनं गिलावा तेन फरशी असलं तरच चालतय बांध कामचा काय चालत नाय ते त्याच्यामुळे आता घराकडच इकडचं येतील आणि एक पंधरा दिवस पाऊस जरा आता कमी झालाय का मगच आणि त्यांचं कसं तेय ती तर राऊतवाडी इकडचं त्या साईटलाच आहेत नाय बांधकामं. फार्म हाऊस तिकडेच बांधाय चालू आहे. तिथं लई पाऊस आहे राधानगरीत कमी आहे पाऊस खरं ती थं तर लय म्हणे पाऊस.
वय तिकडे आहे पाऊस हाय आम्ही तेजाय गे धब सगळे गेलतो पाऊस होता.
कवा गेलतीस?
हम्म झाला काय गं दोन वर्ष त्याला राऊतवाडीच्या धबधब्याला?
हा तेच की मला वाटलं ह्या वर्षी.
नाय-नाय ह्यावर्षी नाय गेल ते दोन वर्ष झालं तेव्हा लय पाऊस होता खरं.
होय पाऊस लय असतोय आता पण पर्यटक म्हणती म गर्दी.
आणि चें चेंज करायला कपडे तिथं काय चेंजिंग रूम नाहीये? म वय वनिता त्यांच्या तेय आत्ता केलं असतील तेव्हा नव्हतीत. म व नीतू ताईंच्या घरला गेलो आणि म तिथं कपडे बदलले. ते दादा तिथं सांगितला जावा आमच्या घर तिथं हे विकायला बसलेललेत नाय
ते स्वीट कॉर्न हा म्हटले जावा भरला जावा म्हंटलेत बदला जावा घरामध्ये दुसरी आता बायको केलेली ती होती.
हा हा.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
मी पण पाया पोळ्या आरशा देत. परवा ग्या आता त्यांचं कामं तिथेच चालू येत नाही.
हम्म.
वनिताच्या वनितांचा जागा घेतलेली आहे मालकांना तिथंच फार्म हाऊस बांधायचं चालू आहे.
हा हा.
मग ती अर्षद आणि जात्यात तर खरं घरात कधी नाही म्हणतोय आम्ही जाई ती असतीय म्हणत्या नवीन केली आणि गजानन तिथंच आहे म्हणली. हा तिला पोरगा झाला ना. उद्या लग्न आं
थोरलीला
दोन नंबरची, थूरर्लीला दोन पूजुळ्या पुरी झाल्यात, होय.
काय सांगालायसा, काय माहितीच नाही की.
आणि ती धाकटी, धाकटी आता लग्न हून दोन वर्ष झाली की.
ब आम्ही गेलतो तवा होती अजून, लग्न झालं नव्हतं तिचं, तिला कुठं दिली मग?
गा तिला, कुठं पडळीत केली वाटतं लग्न ती. पटळीतल्याब पोरग्या बरोबर, हम्म लव मॅरेज हाय.
तिला पण लव्ह मॅरेजच किली व्हय.
व्हय व्हय.
दोघींनी पण
पोरगा झालाय आता, हम्म, आणि तिला दोन मुली झाल्या.
बाळातपण आत्यीनं केलं का काय?
अ ते धाकटीचं नाही, ह्या थोरलीचं तेवढं किली वाटतं. तिला आता झालं एक महिना दोन महिने मुली दोन जुळ्या झाल्याता, हम्म, आत्ती काही इकडं आणली नव्हती, तिकडं तिच्या सासर मधीच गिलती वाटतं डिलिवरीला, हम्म.
काय आत्ता तर काय गाठ, परवा मतदान आणलं तवा पण काय गाठ पडाय नाही, आलो मग.
आमाना तर कवा, माहिला गेलो तव्हा भेटली ती.
तेच की तवा मतदान, मतदानलाच होती नवं माहिपण आदल्या दिवशी.
व्हय, तवाच की भेटली ती.
हम्म, ते हचा फॉर्म भरून दिलासा?
दिलंय खरं अजून जागे पोहोचलाय कुठं, आता उद्या सुरज नेणार सूरजकडं दिलाय, ते आता उद्या सूरज राशन आणाय गेला की देणार हाय.
ते उद्या जरा चालू आहे का जरा बघ, आणि चौक कशी काय पिट्याला विचार फोन करून, हम्म.
तेच आल्यात तर विचारतो आणि तुम्हाला सांगतो चालू हाय काय, आमच्यात पण जायाचं हाय आता पाऊस नाही तवर जाऊन येतो म्हणालतीत आज, आणि कुठलं, नाहीय वाटतं चालू. तो आता हे भाउ हम्म, भाऊजी मणालतं शेवट तारखेला देतोय का काय कि, अजून तर दिना झालाय म्हटल्यावर.
अं उद्याला हाय चालू असं समजलय मग तरी पण विचारून आणि बघ, म्हणजे खरंच म्हणजे जायाला बरं, नाही तर उगं जाऊन फिरी वाया जात्या.
होय होय, एवढ्या लांब जायाचं आणि यायचं
तर काय, जाऊन परत या लागतय. नाही इकडं पाऊस, ऊन पडलय आज दिवसभर.
म इकडं गावाकडं.
गावाकडं पण एवढं नाही म्हणं, खरं असं ऊन नाही, पण वातावरण निसतं असं ढगाळ हाय.
हम्म हम्म.
प खरं पाऊस कवा तर बारीक येतोय म्हणं.
हा हा, आपल्याकडं काय आज ऊनच पडलेलं सोडा खरं.
होय, इकडं ऊनच हाय आज.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
काय अवघड आहे तरी अजून धरण भरल्याल नाही म्हणे पंच्याऐंशी टक्के काहीतरी भरले.
दारा तर अजून हाय कुठं पडल्यात?
होय नाही दरवाजा ब तिथं धरण ते धरण भरल्याशिवार नाही पडणार नाही.
होय.
धरण भराय लागते पूर्ण.
होय.
आता पाऊस असा जरा जरा आणि एक नक्षत्र लागलं असतं म्हणजे .
हम्म.
पडत हाय दरवाजे धरण भरलास तरी अजून दहा टक्के पंधरा टक्के हाय भरायला.
म हा. बोल
मग आता ये जेवण कुकर झालाय. बाकीचं करायचंय आता. तुझा आता सुरुवात.
अरे आता ये आरतीले चार वाजता जेवल्या ती काय काय तेच बघायला लागलोय काय काय काय काय केलं.
तर काय.
घरात असलीच की नुसता पसारा करून ठेवता का हो. येऊन अर्धा तास लागते तेच पसारा काढयातच आणि मग तिथनं पुढं स्वयंपाक चालू.
तुझी तर आता लहान आहेत आमची ही मोठी आहे ती मुद्रा आमची आता दहा बारा वर्षाची अकरा वर्षाची तर ती पण सगळ्या दप्तरांचा पसाराच पडलेला असतोय.
म दफ्तरी किकडे डब्या आहे किक कडे आहे ती बाटली तिकडे त्या सायकल एकीकडे आहे सगळ्या घरात न पसारा करून ठेवतात.
सायकल ही जात्यात काय रिक्षा?
सायकलच की.
सायकल घेतल्यात दोघीस ने पण?
होय इथनं तर जवळ आहे नाय शाळा स्कूल तीन बत्तीसनं.
होय आता जवळ आहे सोडखरा.
हा. म ते सायकल तिकडं राहायला होतो तेव्हा घेतलेलो मग आणि कशाला वि कू आणि कुठं तर राहायला गेलं की आणि बरं पडते हो ते.
तर काय असू दे.
हम्म बघू काय नाय जाऊ दे म्हटलं. तेवढच त्यांचा व्यायाम पण होते.
होय सायकलीनच जायला पाहिजे त्याशी वाय उंची जरा वाढतेय.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
हम्म मुद्राला पण या वर्षी घेतली सायकलीने जाते.
होय एकटीच जायचं असत्यात काय आहेत कोण पोरी सोपतीले हा हा. हां हां, संग असलं की कोण वाटत नाही ओ काय.
होय. संघ असल्यावर काय ना, आता कबड्डीच्या हलाच तिचं कसं येणे टायमिंग एकटी येळानं येत्या ती.
हां होय, थांबवून घेत्यात, ह्यासनी आम च्यास्नी पण खो-खो थांबवून घेत्यात की, साला येत्यात.
होय, हि या मुद्राला इथं याला सव्वा सा वाजून जात्यात.
होय. सकाळची जाती पोरी बरोबरनी, खरं येताना जरा वेळ होतय, परत रविवारचं हो असतय आणि, मग रविवारची दुपारी सा- तीन साडेतीनला जाती, चारला चालू होतय, चार ते सा.
हां हां.
हम्म.
चालतंय मग, ठिऊ काय.
आं
ठिऊ काय म
हां हां, हा ठेव ठे
हा.